हा बोल.
कसला मोबाईल तापलाय ग.
ब्लुटूथ घाल की मग बघा ऐकू येत का?.
नूडूल खाल्ली आता.
म आन जा की केवडाक. पण काय करत्यात ग.
हम्म.
जा खाल्ल्याल जिरल.
पाणीये पाऊसे मर्दीने मला घाण वाटायला अगोदर आणि आत्ता शांत झोपलय बसलोय तर
तुला गरम वाटा लागल नवं.
गरम म्हणजे मोबाईलचच एवढंच की बाहेर आणि जाऊन घाण होतय पाय. बोल की.
हा मला तू पुस्तकाच सांगणार होतीस फॉरेस्टचा
काय सांगू?. आदिवासी लोकांचं पण आहेत त्यात कुठले कुठले आदिवासी राहतात कुठल्या कुठल्या राज्यात.
भारतात.
तू मागलतीस काय ते?. हम्म.
नाहीे.
ए मागलतीस की. खरं ते ओरिजनल पाहिजे म्हणलीस.
ह.
हम्म.
काय ओरिजनल बी असणारे सोड
का चेंज झाला असन तर.
ते तरच होय. पहिल्याच अस्तीत्व तेन सगळं
इकडच्या आदिवासीच तिकड आदिवासी तिकडे गेले असले तर
ते कसं जातील पहिल्यापासून हायण.
होय काय?.
तेवढ काय लगेच काय वर्षातंन पळत्यात होय इकडं तिकड. तेराहूदे ते जरा डीप मध्ये कराय पाहिजे. दुसरा पॉईंट घे बघू. तु केल्यास काय डीप मध्ये ते ओ
डीप मध्ये मी कुठलच केलं नाही मी नुसतं वर वरच वाचलोय म्हणून सांगितलय की नाही.
का वरवरच का?.
टॉपिकच इंटरेस्टड नव्हते माझ्या आव
तुझ्या आवडी ईथ चालणार नाही, तुझ्या आवडी
होय बरोबर आहे होय बरोबर आहे
मग
म तरी पण वाचलो की मग
हो वच्छे पाहच
आय मग डोकं दुकलतं ग सुमे मला का असल व्हलत आग माझ डोळं अस डोळ्यातनं वाफ आल्यागत व्हायलत माझ्या ते फॅनच वार काय होतंय सांग फॅन च वार आलं कणी ते एकदम डोळ्या पडलं
घाला येत नाही
अगं बाई मला थं थंडीचा विचार नाही संबंध नाही हे डोळ्यावर कि म म बघ बघ डळ वाऱ्यात येतोय आणि त्यात ते वारं मारलं की डोळ्यावर
मग तुला चष्मा घालायला येत नाही
हम्म चांगलं चष्मा नाही
मग दुसरं या चष्मा त्यात काय राहुदया
हम हम
का
कस आता बघूया तेच करून बघतो काय होतय
कुठ लई एवढं दिसणार आहे तुला
काय दुसरं पण अंदा तर तसच होणार आहे ोडते लगेच
हम्म
चांगल बी यायला पाहिजे
का का पसवून य त नाही आपल्याला ते चष्म्याच दुकान असतय बघ त्यातनं आणायला पाहिजे स्नेहल दीदीचा हाय बघ तसलं
ओ म्हणजे इथं ऑप्टिकलच ते ओरिजनल
हम् सातशठशे रुपये देत तू गण बवल्याच्या हय
हम्
त विचार म मी
त्यो क्रेसीस पडतय का आपण आणली त्याच्यावर
होय काय इथन पुढं नाही घ्यायचं कसलं हाय बरबर
फायबरच नसणार ग ते फायबरच आहे घे क्वालिटी वेगळ्या असत्या जे रिअल रिअल च मला लागत बघ त्याच पण किती असेल फायबरच
एवढी सगळी माहिती ठेवत्यातस आणि एखादा सब्जेक्ट वगैर काहीतरी विचारल्यावर काहीतरी सोड काढच नाही
हम्म
हो तु मला दही वडा हो आत्ताच खा.
मग कोण सांगणार मला.
हम्म. त्या दुपारी दुपारी पोवा चालत.
तेच की मला को सांगणार मग,
काय सांगून काय सांगून काय गरू
ज जेवलास तू,
वालक सला आणि गप कंट्रोल कर म्हटलं, आणि बररी हम
अगाव झालंस की,
आणि काय मग.
जवळ होतंनव काय होतो. जाय थ
आणि कशाला त्याला पैसे वगैरे हलायले फुकट मध्ये.
फुकट काय.
कंट्रोल केल्याल परवडत. आता पैसे नाही येत ल आ आपल्या तुमच्यासाठी बघायच जरा अभ्याससाठी. खाऊन, खाऊन, घरात वाद पूरत ना
यच होग एखाद्या एवड्याना काय होणार होत.
हम्म, एक कादा एखादा नाही वडा खाल्ला एवढं काय झालं. झाली कि वेळ उलट निऊन ती भारी की.
ते निघून गेले. आत्ता आठवण राहिली हो तुला नुसतं माकड तोंडाच्या,
आणि मग खाल्लं असं तरी राहिलीच असती की, त्यात काय एवढं.
नसती राहिली,
ह
फक्त एवढंच म्हणल असतो. चांगला नाही वाईटच तेवढंच बोल असत लई चांगला असं एवढं म्ह बाकी काय नाही. आणि य ते दाखवून या.
अग तू तर मूर्खबिरकं झालीस, मग अक्कल नाही आहे होय,
हा.
मण काय कळत नाही का दाखवा लागते का नाही ते, एकदा सांग नाही दाखवा लागत तर नही दाखवा लागत.
आता वातावरण
म
वातावरण चेंज झालय ग,
मग जाऊन बसूचा ख एक
तर काय करायचं ते?
आपण जाऊ -
काय करनार होय आमी.
प्रथा म्हनल्यावर थांबलीस तू?
म्हनलेलीस कुठं?
इथं मग अशी
ती येळ होती थांबायची?
मग मला काय सांगायला लागल्यास तु? आत्ता
वाईच गप बस. काल अ बोलालाच
वेळ थांबायचीच होद्ती तूच गेलीस झाल्यात दहा मिनटं बग.